हॅलो! कुकर
हॅलो! हा बोला म्हणलं हं, काय म्हणता झाला स्वयंपाक? हॅलो! स्वयंपा स्वयंपाक झाला का? हॅलो! नाही पुसत नाहीये हा बोला ना. टेडी बियर. हॅलो बोला ना.
हं.
हॅलो. आल आल नेताय ना. हॅलो.
शुभम साठी पोरगी पाहिली का ग.
नाही ओ अजून नाही पाहिली म्हणजे पाहतोय. पण भेटत नाही.
हम्म हम्म काय शाळेवर असते तू आहे ना.
हो शाळेवर असतो आता दुस दुस दुसरं काहीतरी करायच म्हणतोय तो.
हम्म.
हा त पाहुत. त्याचे ट्रेकिंग्स वगैरे चालू असतात ना इकडे तिकडे.
हम्म हम्म.
ह ह ट्रेकिंग्स वगैरे चालू असतात ना त्याच्या.
आणि हा कुठं गेला? लहान्याचं नाव काय स्वामि.
स्वामी स्वामी इथं इथे राहतो ना मलेगावला.
मालेगावला टाकलं का?
हो आय हायड्रोलिक टाकलं.
अकॅडमी मध्ये.
हो अकॅडमिक टाकलं, त्याच्यानंतर त्याला हेचे क्लासेस लावले. अ काय म्हणतात त्याला एम एस सी आय टी चे
म्हणजे तिथं राहत नाही का मग तो तुझ्या मावशीकडं.
मावशीकडेच राहतो ना.
हम्म हम्म हम्म.
हम्म मावशीकडेच राहतो. एम एस सी आय टी क्लासेस अं
आं.
आ तीची.
आर्मीची का.
हो, अजून आता काय काम करते माहित नाही फोन उचलली बाई.
हम्म.
मी फोन मध्ये बोलते काम पण करतेय, काय बोलते. काय बोला.
हम जेवण झालं? जेवण झालि का? हम्म, ममी आमचा तर स्वयंपाकच राहिला अजून. डाळ, भाजी लावली.
आता स्वंयपाक करते. आवाज नाही येत आहे का? हॅलो. हॅलो.
हॅलो.
आला का?
हॅलो.
थांबा एक मिनिट थांबा, एक मिनिट, एक मिनिट.
अच्
हॅलो.
हा आ.
अहो ते हेडफोन लावलेला वाटत आवाज नाही येत.
हा.
हम्म, हेडफोन लावला होता ना.
हम्म.
हो ते
तुला काय करायचं? काय करायचं तुला?
पिऊ, पिऊ तुला काय येते ग? गाणं म्हणता येते का? गाणं म्हणता येते का?
गाणं हो थांबा म्हणून दाखवते पिहू, पिहू छम, छम, छम म्हणून दाखव आईला. ये पिलू छम, छम, छम दाखव छम, छम, छम छम, छम, छम, हे छम छम, हे छम, छम हं व्हेरीगुड.
एक
आता जॉनी, जॉनी म्हणून दाखव जॉनी, जॉनी एस पप्पा लिटिल शुगर नो
हा हा ह. बापरे अजून कांतारा कसा करतो तारा
असं करतो अच्छा अजून अजून कसा करतो कांतारा? मछली जल की रानी आहे म्हण. मच्छली जल की राणी है जिवण उसका पाणी है हम्म, हात लगाओ बाहर निकालो
हा
की माजया ऐकलं का? पाहुणे आले ना. छम, छम म्हंन बर पिऊ छम, छम म्हण बर अजून एकदा छम, छम छम छम छम ये छम छम छम ये झालं
अहहह एई छम छम छम येई असं म्हणायला लागते का
हो मग त्याच्यात आहे ना हे करणार हम् मग ते त्याच्यासोबत काही तरी
हम्म
झाल टाकला भात हा वंन टू का थाबा म्हणायला लावते तिला वन टू पिहू वन टू म्हण बर बई
पाच मिनट
पुढे पुढे वन टू
हा तसं नाही वन, टू, थ्री, फोर, थ्री
सिक्स लपाछपी खेळत ती. आणि लपाचुपी खेळते सगळ्यांना म्हणते तुम्ही लपा तुम्ही लपा.
हा
हा आणि स्वतः काय करते स्वतः लपायची पाळी आली का चॉक असतो ना चॉक घेते आणि चॉक घेऊन दरवाजा मागे लपते. आणि मग खात बसते तो चॉक
अहहह
हो असं आहे ति हो जास्तच चालू आहे. खर जास्त हम्म तिला स्कूलमध्ये टाकायचं होतं पण ते टाकलं नाही कारण की ते घेत नाही येत म्हणे स्कूल मध्ये लहान आहे ना ते लहाण आहे ना ती अजून
हम्म आम्रपारीच्या ते अ एवढीच आहे ती पोरगी तिला टाकलं तर पन्नास हजार रुपये घेतले त्यांनी
हो ना फी खूप हे.
हम्म
तीस, चाळीस, पन्नास अशे हजाराच फी हो हम काय केला मग स्वयंपाक काय करणार हे आता
काही नाही आता चालू हे आता ते म्हणतात मी लग्नाला चालू जेवायला.
हा मग मस्त दोघीच जणी दोघी तिघं
तरी पण पोळी पाहिजेच पोळी भाजी पाहिजेच मग दुसरं काही खावा खावच नाही वाटत.
हो ना
दुसरं काही खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही ना मग
पोट भरल्यासारखं नाही वाटतं आमचं काही नाही तसं आम्ही दोघी असलो की काही पण करून खाऊन घेतो.
हाइ असलोके हम् मग काय.
हो ना.
हम्म साक्षी तईंना घेतली काय ऍडमिशन कॉलेज ला.
हो घेतली ना प्रिया येणार आहे का इकड बिडल?
अ काय माहिती नाही कारण की त्यांचे दोन पेपर होते ते पण पोस्टपोन झाले ना आता.
हो का ती मागे म्हणस होती ना जुलै महिन्या तीन म्हणून.
हो पण आता ते पेपर होते ते पण पोस्टपोन झाले आता कधी. होतात ते पेपर त्याच्यावरती डिपेंडेत है.
ह तिला सांगश तिचा फोन आला आता काही माहित नाही मला तिला वेळ कधी असते त. मला मा मावशी बोलवलं मला तिकडं.
हो सांगेल ना.
ना जातय इकडे मला.
बापर बरं. ह सांगते ना मी त्यांना. ह कामत.
बीड ला पाचवून देतो तिला.
हो ना मी पाहिल ना हो येते ना.
परभणीला येऊन राहिली का.
नाहीयो. ब नाही कोण म्हणण.
बलता येत म्हणे वैष्णव येणार.
नाही मीनी येणार आहे. हम यांचे पेपर पण आहेत आणि माझा अभ्यास पण पुरतो न. चार पाच दिवस हम् त्याच्यामु नाही येत मी.
हो का.
हम्मस.
इकडे आहे जा मग कपिलधारला जाऊ आपण.
हो तिकडे येईल ना तिकडे इकडे अ हा आपल्याकडे कसं काही नाही वाटत दुसरीकडे गेलं तर मग हे.
हम्म.
बोल चालणे हा तेच ना. हम् काय म्हण बाकी
बाकी नाही सर्व मजा येत तुमचं कसं आहे.
काही नाही बस आता चालू आहे काम भांडे घास चाचा हम्म भांडी झाली की झाल मग.
कामाला काही बाण नाही जेवण झाली.
जेवण नाही आता आमचे बाकी आहेत ना. जेवण नाही झाले फक्त स्वयंपाक वगैरे झाला सगळा.
हम्म पियू जेवली का.
नाही वो तिचं तो आता भात लावलाय आईनी.
हम्म.
हम्म म आता जेवेल. हम्म प्रश ना.
चांगलं चांगलं खाऊ घालायचं तिलं.
हो ते इथं खाऊच घालतो.
आता मखाने वगैरे हे करून दिले तिला.
हम्म हम्म.
हम्म मखाने केले त्याच्यानंतर आता पाहू.
चांगलं नाही ते चिवडा, शाबुदानाच खाणा.
हा का?
एखांद्या वेळेस दिला ठीक आहे, ते रोज-रोज
नाही ती रोजच खातीये तो चिवडा रोज. रोज चालू आहे तिचा तो चिवडा, हो ना. तेच सांगते आईंना मी आता नका देऊ तो. आ?
पोटात पचायला वेळ लागते म्हटलं.
हो बरोबर आहे ना, वेळ लागत असल. हम्म काका गेले?
हो गेले.
अच्छा!
हम्म.
घरात आहे, तेच ना.
मग काय आणी ते हे अं आयुध, आयुष पण आहे चिखलीला गेला.
हम्म लोक आता नाही का? हा, तो येणार होतो.
ते आता आम्ही जाणार आहे नांदुल्याला.
हा. मग तिकडून
ते आमच्या देवीचं दर्शन वगैरे घेऊन येणार आहे आम्ही. खूप दिवस झाले देवीच दर्शन. तिथं ये ता, येताना मग आम्ही सोबतच येऊ सगळे.
हो मग काय आता.
हम्म.
हा.
काय म्हणते मावशी अंगणवाडीतली?
मावशी, मावशी काही नाही मावशीच चालू आहे. मावशीला टाइमच नाहीये तिची ती मीटिंग्स वगैरे असतात ना.
हम्म हम्म.
तर त्या मीटिंग्समुळे तिला टाइमच नाही भेटत.
अच्छा!
हा मीटिंग्समुळे टाइमच नाही भेटत तिला. आता माझ्याशी पण बोलत होती. म म्हणजे ब, बोलता-बोलता कॉल येतात तिला सरांचे वगैरे मग बोलत नाही मग जास्त.
हा हा.
हा ते आणि सगळं कसं त्यांच्याकडेच असत ना त्यांनाच देतात ना ते अंगणवाडी वाल्यांना, ह. तेच ना.
खूप वर्षापासून आहेते अंगणवाडीत.
हो मावशीची, म्हणजे मावशी स्वतः एक मेन ये आणि एक सेविका ये, ती. तिच्याकडे, हं तेच ना.
म्हणजे स्वतः चालवतात का?
हो मावशी, स्वतः चालवते.
अच्छा.
हम्म, पगार जास्त नहीये तिला, पण काय कर